ए मी कसं कट करेन
उटकट झाला झालं बघ एक पाल मात्रा झाला माझा
एक का एकण असं ते आता किती आहे अजून
आता एक कॉल गेला तसाच ते सोळा सेकंड म्हणून आता ते पैसे येत नाहीत बाबा
आ मग किती वाल असत
आता दुसरा पण टास्क कटू देऊ नकोस ना ना सत्याने तर पैसे मिळवते मला
पैसे पण येत नाहीत अ मग मला पहिलं मी युवसीत फोन धरला असता मग आता
धर्म व्यवस्थित कट झाला तर पैसे पण मिळत नाहीत तुझ्याकडूनच कट झालाय चुकून कट झाला असेल जाऊ दे सोड तुझ्यामुळे गोड झाला आहे तो म्हणूनच कट झाला तो स्वरूप सोळा सेकंदांचा फोन गेला आता.
किती रुपये दहा, किती किती रुपये. ऐंशी रुपये. अ ते च्यायला. मला गुगल पे करतो तुला.
राहू दे नको.
मी त मीच लई भिकारी अण तुला कुठले देवू. आ.
त्या निवांत.
निवांत. ऐकून झालंय. तू रेंज मध्ये जा. हा आली आता काई कुठे गेलेस अन आई. ऐकूयेन झालंय.
बघ. हॅलो हे आलय काय?
हॅलो.
हॅलो
हॅलो हॅलो.
तूझ आलंय खरं माझं तूला ऐकुययना झालंय.
आता आलं की ऐकू. हॅलो हॅलो येते का नाही ऐकू.
हा याल तुझं ऐकू यालय कि मला यालय की ऐकू.
रेंज मध्ये तू नाहीच बाय.
अरे हाय रे बाबा मला माझं फुल हे हाये दाखवायला ईथ रेंज तूच नाहीये.
हे माझं दाखवायला ईथ आमच्या घराबाहेर कायम रेंज फुल असते.
तुला तुला ऐकू येईना झाल की नही ईने तुला रेंज नही ये मला ऐकू आल की तुझ.
बरबर आता आलं काय?
हा आल माझे आलेय काय माझे आलेय काय? समज बायचान्स आयकू आईक आईक समज बायचान्स तुला ऐकू जर येईना झालं.
हा.
तर कॉल कट करायचं नाही तसच ठेवायचं अकरा मिनिटं झाल्यावर मग कट करायचं.
असय.
हा नाहीतर म पैसे हाहे ते बी जातात नीदानुन काय आल नाही तर येतील तर तीस सेकंड तर होदेत.
हायला मग मगाच एक सेकंड गेला की स एक कॉल.
ह मग तुझ्यामुळेच की गेला तू कट केलास म मधनच.
अय मी कट केला नाही बा कट काहीतरी माझं चुकून लागल्या गेल.
ह म तेच की चुकुन काय मुद्दाम काय ते तूचकट केलास म.
मला नदर चुकीन माझे हे झाले.
हम्म राहुदे की आता नजर चुकी मुळ झालं.
हा हा ह. काय आता काय तुझी बहीण काय म्हणते या.
काय बाबा.
आं.
ती काय म्हणते अरे बिचारी माझी बहीण गरीब गाय. गरीब गाय हाय काय म्हणत्या काय म्हणारय. होय रे होय गरीब हाय की. स्वभावान रे स्वभावान म्हणत.
सभवना आहेत.
हम्म.
मला नाही वाटत गरीब असतील एवढी.
एवढी नाही पण.
खिरप्याला खिरपी खिरप्याला तुम्हाला बॉल देतेेत म्हटल्यावर.
चांगलंत क नाही सध्या
बोल चांगलाय पण किरप्याला दिलाय.
खिरप्याला बॉल दिला म्हणजे चांगलाय.
खिरपेत बसा. तो त्याला खेळप्यायला कायदला माहिती आहे का तू जे प्रवृत्तीचे लोक
ए हं हं अरे आज दिसलेला मला बाजारात.
कोण.
यासिन तो.
त्याचा विषय तचा विषय रावा सोड तिचा काय विषयंत मग बहिणीचं काय झालं तुझ्या.
भनी काय नाही. अरे बाबा तिला लई कम पडल्यात रे एमबीए ह्याला एमबीएसीटीला.
हम् हम हम ह. तिला सांगू मग ओ. म त शे मुक्तीट नाही म्या असत इतर त्यां म हायकोर्ट ल कॉलेज यशवंतराव जाऊन मुक्त बीड त्याला पण शासशन मन ठे पाहिती
त ती ती काय तिची काय. छान आवडतं शिकण्याची असं वाटाल तर त्याच्या बोलण्यावर जव की, काय करायचं.
तू घेततीस एमसल घेततीस ग मुक्त विद्यापीठला आता आमच्या तर नरेंद्रले एक दि त्यांनी बीएसी सी एस केलं शिवाजी युनिव्हर्सिटी मध आणि बी एम सी ए केलं आणि मग तिला जॉब आत्ता ब तीस बत्तीस हजारच पेमेंट आहे बा.
कुठं केले ते मुक्त विद्या पीठ.
हा मुक्त युद्धपीठ म एम स केेले बा. फक्त अग मुक्त विद्यापीठ आता शिवाजी युनिव्हर्सिटीच अस त सगळं फक्त युनिव्हर्सिटी वेगळी असत्या ती.
हा हा.
असं असते आता मी पण तिच्याकडनं काय अं कुठे आता तुमच्या तिथे. माहिती घ्यायची तिथं य सर्च करा की कुठाय म्हणूनम यम कॉलेज इथ आपल्या इथं फी पण कमी असते एवढी काय लय नसत्या. असं आहे. आर तुमची ते माझ्याता पाच हजार मदन माझं. पहिल्या वर्षी माझ्या पस्तीस ची फि होते आत्ता की ह्या वर्षी. पाच चार हजार पाचश होईल.
ह
हॅलो. हॅलो. हॅलो. ह हॅलो.